हा. काय तोच एकट कसं काय बोलवलेला काय माहित नाही मला तवा, तवा बोलवला
तुषार एकटाच होता.
हा तू ते म्हणालतीस त्यावर नाव दोघांचच होेत होय?
दोघांचच होत. तो कामाला जातात हां.
सोड बाई असूदे तिकडं. बा बघ बघितला नाही बघितला नाही माझ्या कड तो असं.
आज आज होय.
एवढा अँटीट्युड बाळ.
राहून दे की अस कोण तुशार काय सरफराज.
तुषार.
ह तुझ्या उंची एवढा हॅटिट्यूड ठेव म्हणायच त्याला.
बगकी अगं नाही असं शिव्या यायल्यात आता. तोडा तुम्ही. काय सांगू तुला. द्यायचे तर आता गबसलंय तिथं कार्यावर द्यायचं नाही.
तर साध्या कॉलवरर करन दे थाम्ब.
बाई.
व्हय बाई हणजे ऍडमिशन ला काल
अटिट्यूड हा मला हो निकिता म्हणालती. सरांनी तिचं ऍडमिशन करा मी विचारल तीला. फक्त घेतल्यात म्हणून तर म्हटली की युनिव्हर्सिटीमध्ये मे बी काल सरांनी तिचं ऍडमिशन केलं.
होयच की मग मा निकीता का गेली नव्हती.
काय माहित बाई.
काय माहितय काय विषय. युनिव्हर्सिटीत निकीता ताला मिळालं असतं. कारण कनी कॅप राउंड म्हणतात पण कॅप राउंडला त्याने लिस्ट लावलेली नसत्या. तिथ जेवढे स्टुडंट अवेलेबल असतात कधी त्यांना ऍडमिशन देऊन टाकतात. गेली असती तर मिळाला असत तिला.
खरं फी कुठून आणणार ती.
काष्ट मधन असती तर काहीतरी फॉर्म बीम भरून आला अस तिथ महा डी बि टी तण.
काय माहित बाई आता काय करत्या काय, मी ते तिचं काय विचारलो नाही, सोड ती तर म्हणालती बाई जॉब हुडकणार आहे. म्हणून एवढच वेळ सांगितली मला बाकी काय नाही विचारलो मी. जास्त वेळ बसलो नाही. सरांबरोबर फोन वर बोलो फी दिली रिसिट दिली
हा दोन हजार सरांना वी सांगितलीस काय? किती फी काय
मी तर दिलोय मी निकिताकडे फी द्यायलोय घ्या म्हटलो आणि काय बोललो नाही बाई हा म्हंटलीत आणी सोडून दिलो मी!
मी तर ऑनलाईन पाठवतो जात काय बसत नाही.
त्यांच नकोच आहे बाई कशाला बाई असं ठेवून घ्यायला
हा मम्मीला मागाशी म्हणलो नाजीया फि द्यायला जाणार ती तर मम्मी म्हणजे गेलीलं मला विचाराती म्हणता म्हणलं होय तर म्हटली मला अ त्यांनी पण टंगळ मंगळ करून शिकवलं आपण पण तसच फि द्यायची म्हणजे त्यानी पण असं शिकवल्यात ना कधी तर कधी तर कधी तर देऊयाकी मग
हा ते तसच कर.
पैसे आले की ऑनलाइन पाठवायच आणि नोट पाठवायची तुमच्या क्लासची फी
हम
बघणार बघणार आणि थोड्या दिवसांनी त्यांना व्हॉट व्हॉट्सअँप ला पण ब्लॉक करा सगळीकढण ब्लॉक कर
तसं काय करू नको सोड कधी तर कधी तर पडल
काय नाही गरज पडली तर मी दुसऱ्या कोणाकडे पण जाईल खरं तेच्याकड जाणार नाही आसली लोक आयुष्यात मिळल्यांत कायनी माझ्या सांगतो तुला तेच्या सारखं
मी मम्मीला सांगितलं बाई नाही बाई आमची मम्मी महत्या राहूदे भेटली तर समोर बोलायचं एवढं आणि सोडून द्यायचं म्हणत्या आमची मम्मी
तेच आमची मम्मी पण त्या सरांवर आसं केला म
सर बाई जाऊदे मी पण मम्मीला सांगितलो नुसत ती मूल सांगितलेलं तेस खरं व्हायचं आणि आम्ही
हो तेच की तेच की आपल्या सगळ्यांना नाव ठेवलीत, ठेवलीत, ठेवलीत आणि आसल वागलीत.
तेच की आपल्याना कुणाला तर विचारलंत काय कुठं ऍडमिशन घेतलाय काय केलाय?
तेचं ऍडमिशन तेवढंच मला ते त्या तिघांच पण ऍडमिशन त्यांनी करून दिलं असणार हाय
खरं हे करून दिलीच असतील किं बा आदर्शचं तर लिस्टला नावच चालतये
होय? कस काय हा आदर्श पेक्षा जास्त तुषारा आणि सर्पराजला हाय हा तू कास्ट मधन हाय ना
हा हा कांबळ्यांचा आहेे तो मग असं तिच फय पहिल्या राऊंडमध्ये तिझा तो आदर्श चालत तू गेलतीस तवा आन.
हा त्याच दिवशी मला ती मॅडम म्हणली का एकट्याच ॲडमिशन झालं एकट्याच ॲडमिशन झालय. खर आदर्शला कमी आहेत माझ्या लक्षात च आलं नाही तो कास्ट मधन त्याच ॲडमिशन झाल असेल.
मला निकिता न सांगितल आदर्शच पहिला ह्याच्यामधे लिस्टमध्ये नाव आलता आणि तुषारच राहिलेला मग तुषारच का केल्यात वाटतं. तर काल मला असं सांगालती मे बी सरांनी तिचं काल ॲडमिशन केल्यात वाटतं. आवाज हे व्हयालाय.
हॅलो
रेंजमध्ये ये रेंजमध्ये.
हॅलो
हा बोल बोल. आणि परत हा खरखर आलंय. हॅलो हॅलो रेंजमध्ये ये प्रीती.
सगळं खरखरं आलंय काय व्हायचं असं ऐकू